हॅलो.
हा, आवाज यायला का? हा येतोय. हॅलो, काय करालाय? होय कामावर काम हाय जरा
मी म्हटलं आज शुक्रवार सुट्टी असेल तुला.
नाही कामाच कवा आमाला आम्ही घेईल तवा सुट्टी देत नाही तसं.
असं लाईट तेन काय जाईत नाही काय?
नाही इकडं लाईट जास्त सहजा सहजी जाईत नाही.
हम्म हम्म हम्म जेवलीस का नाही? आम्ही ज आम्ही पण जेवलो.
तेच काय नाही म्हंटलं लय दिवस झालं तुझा पण कुठं तू फोन कर तीस का नाही?
कुटं काल दोन दिवस बाहेर फिराय आलत तवा परवा केलता तेवढाच तो.
करून सपवायचं नाही ते.
तेच करायचं करायचं म्हणतोय संध्याकाळी नंतर विसरते घरात गेल्यावर.
घरात गेल्यावर विसरतंय.
संध्याकाळी झोपतानं म आठवण येत्या हर्षदा आली
हर्षदा हाईत सगळी बसल्यात तेच म्हणलं नम्रताला जरा फोन लावुया म्हटले.
आं?
व्हयं जेवुनच की. जेवुनच बसलंय.
काय पाऊस चालूचं हाय बारीक आज.
हम्म.
रेशन आणलासा?
आ?
रेशन आणलासा?
आणलय की त्या दिवशीच घेतलंय.
आवाज कसला यालाय?
नाही
खरखरालय.
व्हयं आता बघा.
अजुन पण आवाज अजून पण हाय थोडा.
कशाचा यालाय ओ मी अजून मशीन पण चालून
त्या बॉक्स आहे तिथे. रिंग टोंगवाणी आवाज यायलाय.
हॅलो
हॅलो हम्म, या आवाज याला आलाय, पण खरखर आणि क्लिअर एकदम येई ना म्हणून म्हणते.
हा आता आलाय बघ.
हा हा
किती बायका येत्या तरी.
हायत पाच-सहा जणी आहेत की.
तेवढच पाच सहा जणीच. मोठ गारमिट आहे म्हणतीस ना.
आता उतर. ये बाई याला सोडून
हम्म हम्म हम्म
हम्म हम्म मग काय, स्वातीच्या आजीला डिस्चार्ज दिला काय?
होय मंगळवारी दिला म्हणा.
आणलेत घराकडे.
आणलय की परवा फोन लावलेलो.
नळीनेच घालत्या.
होय. भात खाल्लय चार तास म्हणालती बा.
हो म्हणजे तोंडान काय.
होय तोंडाला काय सांगितले नाही. म्हणाल क तिचा पण काय आवाज व्यवस्थित आहे. जास्त काय
हा हा हा कधी काल फोन केलीतीस व्हय.
हम्म हम्म
होय, जरा हाय म्हणालती आता जरा.
हा हा
म्या दोन-तीन दिवसात जाणार आहे तिथ. तवा
हम्म हम्म हम्म
गोल्या झोपला का काय?
गोल्या कुठल झोपतय. हाईत सगळी बसल्यात.
हम्म, पोर पण सुटले असतील.
होय पोर पण आहेत घरात. प ते पिल्ल्याचा जरा कान दुकालता.
म्हणस फोन केल ती सरांच्या फोनवर न. मग त्याला आलय तो पण. मुद्राची काय आज महिना अखेरी म्हणल्यानंतर लवकरच सुटली नइ..
ह हा अथर्वाचा दिवस बर होता.
चार वाजेपर्यंत तेज येणे जाणेच तास चालू असत्यात.
हा हा.
ते ज चार वाजेपर्यंत थांबणार होता ते काय कान दुकाय लागलय म्हणून आला.
थंडीत न आता.
बसल्यात सगळी मोबाईल घेऊन.
झोपत नाइत होय दुपारची.
झोपत्यात इर आज बसल्यात.
दादा गेल्यात का हायत.
हम् त्यांचं बारा आट आहे पाळी.
आणि सातापा दादा.
त्यांनी गेलेत की.
हम् हम आरषादा म्हणालती पा पायाच काय झालंय म्हण.
अ ते पायाच. ते गाडीची कीक मारताना काहीतरी पायाला ढोपराला आपटलंय वाटतं ते. असं कीक पायाची निसटली ग गाडीची.
हां.
आणि ती ढोपराला बडवली ते जरा हे.. या या म्हणून सांगितलेय ढोपर दुखतोय मंजे दवाखान्यात दाखवलं. तर ते पॅस्टल कढायला सांगितलय.
आग बाई.
मग ते आता करणार आइत मग जरा ते बांधकामासाठी चिरं पाहिजेहाय म्हणुन ती देवगडला गेल्यात.
होय.
हम्म मग ते चिर बघून येणार मग एकदा पेस्. टर घातले की मग सत्तावीस दिवस काय करता येणार नाही.
होय हलून.
हम्म हलून चालणार नाही म्हणून ते. एकदा जाऊन बघून आलं कि ते गाडी वान सगच त्यासनी माहिती. ते त्यांच्या कायमच्या गाड्या ते टरक मग त्यांची ती आणत्यात. कामगार मग करत्यात इकडे तरं ते बघून कसं व्यवस्थित. दगड बघून घ्या लागतय नाई शिऱ्याचे.
पावसात ना काम बंद आसणार ना अता.
आता बंद आहे सोड खर. खर इकडं कागल ला तेन काम आलया मग बघू आ ते चिरं बघाय गेले ते मुरगुड्यातलं काम मोठाय फार्महाऊस ते एक वर्षभर तरी जाईल. मग ते का हं काम मग ते मालक तन बघाय गेल्यात. ‌ हिकडं पण आहेत काम खरं पेमेंट लवकर देत नाहीत ग म्हणून ती कराय बघत.
होय...
पेमेंटचीच तक्रार त्यांची लय. आता कागल मधलं परत.. कबनूरातलं पूर्ण काम झालंय कंप्लीट. निसत्या पायऱ्या राहिल्यात जरा एक -एक दिवसाच तरी अजून पेमेंट नाही. त्यांच शिल्लक आहे ते तर दिनाच झाल्यात. देतो -देतो करा. देतो- देतो म्हणत्यात खरं देतच नाहीत.
त्यासाठीच नको वाटतय मग काम जास्त करायला.
तर काय..? काम केलं तर पगार तर द्यायला पाहिजेत नाही. काय ठरलंय त्यांचं ती... म्हणून य... आता बघु... काय करत्यात?
भाऊ काय मग. घरात आहेत का?
हा.. होय घरातच बसल्यात. मोबाईल वरच काम चालू आहे.
होय... गावाकडचं काय फोन आलता काय? पाऊस असणार लई..
गावाकड आता कोण फोन करणार. आम्ही केलतो काल सोड. आईला... हाय. पाऊस भरपूर. आता दरवाजे पडल्यात नव्ह.
एक पडलाय का दरवाजा?
हा.. एक पडलाय सहा नंबर चा.
हा -हा.. तिकड पाऊस असाल भरपूर.
होय... तिकड भरपूर आहे पाऊस.
आमची पण मावशी ते... सोलंबित आहे नाय.
ती म्हणालती लई पाऊस आहे. बाई इकड म्हणून..
होय. पाऊस आहे तिकड.
आहे का... पावसाळ्यात कुठं जायला पण मिळत नाही. पावसात न कुठ जायला पण मिळत नसलं.
होय. कुठ जायचं पाऊस चालूच आहे. जिर... सारखा बाहेर. दरवाजा बंद करून. आतच बसलुय.
हम्म... बाजार असणार आज आणि...
बाजार काय आता संध्याकाळी. संध्याकाळी बाजार. नाही इथच की. आमच्या इथेच की भरतोय की बा.. मार्केट ला.
सगळ येतय माळव..
सगळं -सगळं असतय. काय आणायला.. बाहेर जायला लागत नाही.
ते गल्लीतच भरतोय न्हव.
होय -होय चार नंबर गल्लीत....
ताईनचा काय फोन येतोय? अनिता ताईंचा.
नाही- नाही.... पहिलं करत होती सोड. आता इथं पुनम राहायला आल्या बसणं तरी काय नाही फोन बिन काय तिचा. पहिली करत... त. कि फोन. तर आता इथं पुनम आल्याबसन नाही फोन.
माहित आहे काय? ताई आहेत ते..
हाय की माहिती तिला.
हा- -हा...
आता जानेवारी महिने. -ह....
आम्ही पण जायचं आता किती दिवस झाल घरला जायचं
कुठ गायब हाय सा परवापासून.
हम् हम्
आवाज येत आहे
आमच्या इकडं पण नाही लय दिवस आलेली खरं. पहिली येत होती आता नाही आलेली सहा महिन्यात तर काय नाही आलेली.
आता याप वाढलय.
व्हय याप वाढलय आता.
दादा येत्यात काय?
कुठलत?
सागर दादा
हा ते तर आमच्या संघ बोलत नाही आता किती दिवस झालं दोन दोन वर्ष संपली आवाज नाही येत
काय सांगाला बोलत नाही?
ते ते बारक्याच झाल नव्हत का ऑक्सिडेंटच
हा
तवापासनच बोलायचं बंद केलाय, का बंद केलाय त्याचं त्यालाच माहिती काहीच कारण नाही. हेंनि जामीन होतो म्हणून अ बोलायच बंद झालाय काय माहित ते म्हणतात मला विचारलं म्हणून झाल मी काय स्वतः वय बा मी होतो म्हणून सांगाय गेलो नव्हतो त्यांनी विचारलं तिनी म्हणूनच होतो म्हंटलं, त्यापासूनच बोलत नाही. विचारल कि तिला अनिताला. का बोलत नाही तर म्हणती मला काय माहिती नाही बा मला काय माहिती नाही. नाय बोलत तर नाय बोलू दे. आता विषय कट इथन पुढं कधीच बोलायचं नाही तो आला तरी पण बोलणार नाही आम्ही. नाहीच बोलणार. काय कारण नसताना फुगत्यात म्हणजे हेनी मनाला येईल तवा फुगणार मनाला येईल तवा बोलणार. मग इथं काय खिळणी हाय व्हय आम्ही यांच्या इशाऱ्यावर हे कराय जाऊ दे नाहीत बोलतच नाहीत तरर कारण पण काय नाही ग तसं एकाएकीच बंद
मनात इल तसं वागत्यात ती.
हम् तर दोन अडीच वर्ष झाली कि बाई. होय दोन अडीच वर्ष झाली बोलाय येत नाही. आमही का तिकडें नाहीच सोड खरं आम्ही जाईत पण नाही
पोरं
चालते कि. ठेवु मंग.
हा ठेवा.
आवाज नाही येत